हा काय बिझी आहेसा काय?
वगैरे.
हम्म हम हम्, नाही म्हणलं आता बोलूया म्हणलं आताच झाली बघा झोप. म्हणलं बोलया, कॉल करूया जरा हम्म. हा, काय जेवण झालं?
झालं बघा तुमचं झालं का नाही जेवण वगैरे सगळं. होय आता मग काय कर आज काय स्पेशल नव्हता बघा आज भेंडीची भाजी होती भाकरी, भात तमटी साध जेवण होतं, तुमच्याकडं?
आमच्याकड पण सेमच काय आता भाजीला वगैरे काय हाय तेव्हा. मी पण आज जरा मस्तपैकी दोडका वगैरे केलता म्हणलं करूया मग काय आता नवीन काय रेसिपी आहे का नाही काय तर ट्राय करायला.
तुमच्याकड आहे काय, काय रेसिपी असं वगैरे असं ट्राय वगैरे करायला असं छानशी अशी.
नवीनच. म्हणजे आता काय? आता भेंडी म्हणला तर भेंडीची पण आहे बघा माझ्याकड रेसिपी भेंडी कशी केलता तुम्ही फ्राय केलता की अ कटिंग करून केलता.
मी कटिंग करूनच की आपलं जे अस कांदा टोमॅटोमध्ये करतात तसेच केलती बघा, जरा शेंगदाण्याच कूट वगैरे घाल हा फ्राईज की आधी थोडं तेलात सगळी भाजून घेतोय.
नाही नाही म्हणजे काय करायचं? तुम्हाला सांगतो म्हणजे ही भेंडीची रेसिपी बघा आपण ना कोळ्या कोळ्या भेंड्या म्हणजे घ्यायच्या. म्हणजे निबार घ्यायच्या नाहीत आणि त्या का करायच्या पुुडून कटिंग करायच्या. आणि बॅक साइड न कनी तशेच ठेवायच्या किंवा त्या जरी थोडं म्हणजे कटिंग थोडं केला तरी चालतय आणि काय करायचं आपण जसं वांगी कापताय ना चार ह्याच्यामध्ये असं थोडस त्याचे अर्धा अर्धा भाग कापायचा आणि काय करायचं शेंगदाण्याचं कुट घ्यायचं. जे आपण वांग्याला घेतोय ना तसच म्हणजे शेंगदाण्याच कुट त्यामध्ये मीठ, चटणी, हद आणि कोथिंबीर थोडं घालून नॉर्मली आणि आपला जो मॅगी मसाला असतोय ना तो घालायचा त्याच्यामध्ये हा म्हणजे टेस्ट येत्या त्याला आणि मग घालायचं. आणि भेंडी स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचं भेंडीला पाणी लावायचं नाही कधी नाहीत मग ते पुसून घ्यायचं मग त्याच्यामध्ये तो भरायचा मग अशा काय कर सात आठ भेंड्या असं भरायच्या आणि त्या कणी- मस्तपैकी जिऱ्या मोहरी टाकून तेलात फ्राय करायच्या. म्हणजे एवढे छान लागतय म्हणजे जी वांग्याची प्रोसेस, प्रोसेस आहे तीच करायची.
हा म्हणजे भरलेली भेंडीसारखं होतय ते.
भरलेली भेंडी म्हणतात हो त्याला म्हणजे एवढी छान होत्या ती आता मला कसं जास्त करून आता मी नाशत्याला वगैरे म्हणा की इडली जास्त म्हणजे इडली कर करण्याची पद्धत काय तुम्हाला माहितच असेल. कसं करायचं तरी मी माझी पद्धत सांगते आणि इडली कशी करायची. काय करायचं की न आपलं जे रेग्युलर तांदूळ असेल ना रेशनच वगैरे ते घ्यायचं. तीन घ्या म्हणजे वाटीचं प्रमाण घ्यायचं तीन किंवा चार हे तांदळाचं प्रमाण घ्यायचं चार घेतला तरी चालते काय प्रॉब्लेम नाय म त्याच्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घ्यायची. उडदाची डाळ घेतला हा म हे स्वच्छ वगैरे धुऊून घ्यायचं. हे तीन चार वेळा तांदूळ- डाळ वगैरे धुऊन घ्यायचं. म त्यानंतर काय करायचं एक वाटी पोहे भिजवायचे एक वाटी पोहे भिजवायचे ते त्याज्यामध्ये ऍड करायचे त्यामध्ये एक चम चे शाबू किंवा
हा
अ आपलं एक च च थोडस एक चमचाला पण कमी थोडेस कनी मेथ्या मेथ्यादाना टाकायचं. म्हणजे त्याला एक बॅटर एक छान होतय असं, म हे सगळं मिक्स करून हा एक हा- म एक पाचसहा कनय तास ते भिजवायचं आता समजा तुम्ही आता चार पाच ला जर भिजवला तर संध्याकाळी तुम्ही दहाला लावू शकताय. ते ह्य म्हणजे तो पर्यंत तांदूळ आणि आपली ह वाटून घ्यायचं म ते वाटून घेतलं की असं- थोडसं कनय असं पातळ वाटायचं नाई जाडसर जरास वाटायचं म्हणजे असं की- मऊ लागायला पाहिजे असं खरखरीत लागायला नको ते म ते वाटायचं आणि एक कणी आपलं काय आता उन्हाळ्यामध्ये पीठ काय लगेचं सुकतय सोडा जर हिवाळ वगैरे असला की थोडासा तवा किंवा कुकर वगैरे असं गरम करून ते घलतात किंवा एक प्रकारचं आपलं लहान मुलांचं जे ब्लँकेट असतं कनय म्हणजे हे काय कराय चं एक डब्बा मध्ये ठेवायच आपण जे पीठ ये वाटलेले हाय ते आणि ते एक प्रकारच ब्लॅंकेट अस त त्याच्याने गुंडळायचं म्हणजे त्याला कस आता सध्या नाय पण जे हे आपण जवा पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात करतोय कनी त्याला उष्मा लागायला लाग म्हणजे ते उष्णता लागायला लागतय त्यामुळ ते बॅटर असं म्हणजे मॅरिनेट होतंय चांगलं. म ते पूर्ण अस त्याला हे केलं कनय छान मॅरिनेट होतय म आता काय करायचं म सकाळी तेे कनी आपण त्याच्यामध्ये उत्ताप्पा, इडली हे करू शकतोय इडली काय आपण- जे काय ते थोडसकं पण त्याज्यामध्ये काय करायचं सोडा वगैरे काय घालायचं नाय ऑलरेडी त्याच्यामध्ये ते फुगलेलं असतय आणि मीठ घालायचं. आणि थोडस जरासं घट्ट करायचं थोडं पाण्याची गरज लागली तर घालायचं नाय तर नाय हा म्हणजे असं पण होतय आणि चटणी काय चटणी करायची आप पण नारळ जे हाय ते घ्यायचं.
हां
आणि त्याज्यामध्ये म नंतर न अ आपलं चण्याची डाळ असते क नय ती घ्यायची परत ओल्या मिरच्या, कोथिंबीर आणि परत आल्लं लसूण दोन तीन पाकळ्या अनं ते मिक्स हलवायचं पूर्ण म्हणजे चटणी करायची हा खोबऱ्याची आणि थोडासा कलर जर ग्रीनिश पाहिजे असल कनय तर कोथिंबीरच करा म्हणजे कोथिंबीर थोडी जास्त टाकायची. कोथिंबीर, आलं, चन्याची डाळ खोबरं आणि हा, जिरं आणि आलं- लसूून हे सगळं मिक्स करून, मग ते जसं घटसर होतय, मग आपल्याला जस तुम्हाला- पाहिजे असेल, म्हणजे घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे- असं व्हायला पाहिजे, मग नंतरन आपण काय करायच- जिरे, मोहरी फोडणी टाकायची, त्यामध्ये हे- च्या मिरच्या टाकायच्या, आपण ज्या वाळलेल्या असतात ना- म्हणजे लाल मिरच्या, त्या टाकायच्या आणि त्या की नाही पूर्ण त्या ह्याच्या वतायचं म्हणजे- चांगलं होतय आणि मीठ आणि साखर थोडीशी नकळत टाकायच, म्हणजे जेव्हा आपण- अ.. मिक्सरला फिरवते ना, त्याच्यामध्येच टाकायचं. म्हणजे, एवढी छान होत्या ना चटणी, मला तर वाटतय मला घटसरच खायला चटणी आवडत्या. असंय, हा होय.
आणि मग सांबार कसं करताय? इडलीच सांब- इडलीच सांबार-
सांब- सांबर काय आपण- वेगवेगळ्या भाज्या घ्यायच्या, म्हणजे हेच्या- काय ते, जसं आपलं फ्लावर असेल, शेवग्याची शेंग, हे ते सगळ्या- अस भाज्या घेऊन का नाही, त्या पूर्ण असं- हे करायचं, म्हणजे काय म्हणतात कि ते, त्याला- थोडीशी पार शिट्टी दिली तरी चालतय किंवा त्या असं गिरवी टायप थोडंसं करून घ्यायचं. आणि मग त्यामध्ये क नाही अ.. जिरे मोहरीची फोडणी टाकून- त्यामध्ये थोडस आपण असलं तर का नाही, ते चिंचचं वगैरे असतंय की, भेटतय की ते-
हा, हा.
ते पण टाकलं तर चालतंय, अन् ते फोडणीमध्ये टाकायचं, त्याला आपण कसय- प्रकारचं डाळीचं कसं हे करतोय, आमटी तशामध्ये ते सांबर- पद्धतीने करायच, म्हणजे टोमॅटो वेगवेगळ्या भाज्या वगैरे घालायचे, फ्लॉवर म्हणा- टॉमॅटो असं थोडस बटाटा घातला तरी चालतय. एकजन घालतात पण, घालत पण नाही आणि शेवगाचं घालायचं म्हणजे ते पण छान होतय.
होय की, कोण, कोण ना दुधी- कोण, कोण दुधी घालतात त्यात, दुधी पण घालतात त्यात. दुधीच, हा दुधी पण- सांबार अ कसं करतात माहितीये? दुधी असत्या - आपली आणि डाळ आपली जी असत्याना ही - म्हणजे, जराशी जाड हरभुऱ्यासारखी जी डाळ असत्या बघा- हरभरा डाळीसारखी. ती डाळ हा ती भिजून घेऊन ना- त्यानंतर, ती थोड्या वेळासाठी भिजवलेली डाळ घ्यायची, त्याच्यानंतर आपली दुधी कट करून घ्यायचा. बटाट- टु थोडा ट एक टमा एक- दोन ते दोन टमाटो घ्यायचे कट करून, त्यानंतर शेवग्याची शेंग घ्यायची- त्यानंतर काय फ्लावर वगैरे काही घालत नाही, सोडा त्यात आमच्या हेच्यात. होय, तेवढं हे चार आयटम घेतात आणि नंतर कडीपत्ता, जिर, मोहरी याचा तडका- तेलात आपल्याला तडका दे. हा. आणि आपलं जो काय आहे तो सांबर मसाला तो आणि मीठ, चटणी. जरासं कट येण्यासाठी कसं बुक्का शक्यतो करून घालतात, कारण कसं सांबरला जरा कट आला की जरा- खाऊ वाटतय ना आपल्याला पण, हा त्यामुळे कसं चटणी न घालता काय करतात- आपलं जे काही बुक्का असतो ना, त्यो घालतात आणि झालं.
एकेकजण काय करतात माहित्या, प्रत्येकजण म्हणजे आपलं जस होईल तसं घेतात हो. म्हणजे ज्यांच्या पसंतीच जस आवडेल तस, भाज्या घालतात. हा. म्हणजे ते सगळ्या पद्धती छानच वाटतात, सोडा सांबरच्या.
होय की.
मग तुम्हाला आणि कोणती रेसिपी येत्या? अशी म्हणजेच, आवडत्या बाबा करायला.
आता म मला तरी बघा. जास्त करून पनीर आवडतय करायला. असंं म्हणजे, शक्यतो आमच्या घरात कसं, नॉनव्हेज जास्त खात नाहीत. म्हणजे खातच नाहीत. जास्त म्हणजे, खातच नाहीत. असं काय, नॉनव्हेज. मग मग कसं, हा. पनीर कसं जास्त सारखं घरात घेऊन आ घेऊन येत्यात. पप्पा वगैरे. की हा पनीर आणलय करा. मग सारखं पनीर मला, पनीरचीच रेसिपी जास्त आवडत्या. म्हणजे सारखं युट्यूबला बघायचं. इंस्टाग्रामला जरा बघायचं. काय नवीन हाय काय
कोणती येत्या. असं पनीर ची चांगली रेसिपी करायला.
हा मग आता कसं. पनीरची रेसिपी कसं. पनीर आणलं ना. पहिला काय करतोय, पनीर पनीर आपलं मोठं मोठे पिसेस कट करून घेतोय. अन् ते उकळलं, उकळता जरा पाणी ठेवतोय उकळायला. ते नंतर त्या उकळत्या पाण्यात ते पनीर घालतोय. कारण, ते मऊ एकदम सॉफ्ट लागू दे त्यामुळं. आणि मग त्यानंतर ते पाणी तसंच बाजूला काढून ठेवते. त्यानंतर गिरवीसाठी कसं करतोय दोन, अ दोन - तीन टमॅटो घेतोय. काजू जरा, बदाम जरा, त्या गिरवीत. घेउ म्हणजे, आपल्या ह्याच्यात घालतोय. आणि ते सगळं मिक्सरला वाटून घेतोय. आधी टोमॅटोची प्युरीची पेस्ट. फक्त. आणि त्यानंतर जो काय आपला. सुहाणा वगैरे मसाला असतोय की, आपला. पनीर टिक्का मसाला. पर परत ते प्रत्येक वेगवेगळे मसाले असतात ना. मग शक्यतो करून मला, पनीर टिक्का मसाला जास्त आवडतोय. तो मग मी सुहानाचा घेऊन येतोय. तो कसा कर दुधात मी मिक्स करतोय, दुधात. मग दुधात मिक्स केल्यामुळं कसं, होतय. ते छान होतय. त्यानंतर मग काय, डायरेक्ट आपलं ते तेल, तेल घेतोय. त्यात जरास जिरं - मोहरी घालतोय. जिरं फक्त मोहरी नाही. जिरं फक्त घालतोय. त्यानंतर मग ती टोमॅटोची जी पिवरी असत्या, ती घालतोय आधी. त्यात चांगलं तेल सुटुपर्यंत. त्याला चांगली परतून घेतोय. टॉम - टमॅटोच्या पिवरीला. त्यान नंतर मग काय करतोय. त्यात हळद, जराशी चटणी, मीठ, आपले जे काय, सगळे गरम मसाले आहेत हे सगळे त्यात घाल तोय. त्यानंतर ते झाल्यानंतर, काय करतोय? जे काय मी पेस्ट केले. सुहाना आपले हे मसाल्या ची दुधात घालून. ती पेस्ट त्यात ओत त्यानंतर डायरेक्ट मग त्यात पनीर घालतोय. जरा असा घट्टपणा आला कि, त्या गिरवीला. त्यानंतर मग डायरेट ते घालतोय. त्यामुळे ते कसं एकदम छान होतं. एकदम छान लागतेय ती.
हा, हां, हां, हां. म्हणजे- म्हणजे पनीरची रेसिपी ही पण छान वाटते. अन् करायला.
आणि एकदम सिम्पल साधी ओ. जास्त किचकीच नाही, जास्त कटकट नाही. हे करा, ते करा, असं नाही. असं हा बाबा पाच मिनिटात, दहा मिनिटात होऊन जाता. आता ते सगळं तयारी, याय लागले ना. आता सगळं काय. त्यामुळे जास्त आपला टाइम वेस्ट होत नाही. की, हा बाबा ते सुहाना मसाला, दुधात जरा मिक्स करून घातला की, झालं.
हा, हा, हा. चालतय. छान वाटले. एकदा ट्राय करून बघते मी, रेसिपी. चालत. हा ठेवते. हा ठेवा. हा, बाय.
हा बाय.